बोला काय तुमच्याकडे काय बरेच दिसाांनी कॉल केलायचा कुठं गायब झाल्याला हा कुठ नाश्ता व्यालायजून चलूय नाश्ता करायचे कोल्हापुरी मिशय वडापाव
हय भार्या व चमचमित
चमचमेत कोल्हापुरी कुठे गे कुठे होता तुम्ही
मी जरा का सांगलीला गेलेलो कामानमित
हा हा
ते आठ दिवस तिथ हो तो
आठ दिवसापेक्षा आठ दिवस झाले तुमचे
अ आठ दिवस
अ आठ दिवसापेक्षा जाात देव झाले
बुधवार ते बुधवार झालेल
बुधवार ते बुधवार झाले मग मध्ये कुठे कायब झाल्याला
नाही मध्ये होतो की व्यवस्थित ऑफिसलाच होतो की
तला ते हम्
टेंडर साठी गेलेलो जरा एक गव्हर्नमेंटचं टेंडर होतं मग ते सगळ भेट तून हे करायचं सी ए बीला ते चर्चा करून
हां.
त्या संदर्भात जरा लावायचं होत गव्हर्नमेंटच असल्यामुळे जरा माणसं त तिकडची इकडची गोळा करून हो ते होते का बघितलं
सेंट्रल गव्हर्नमेंट आहे लक्षात ठेवा हा मग कसाय
असं काय नाही ते सगळे मिक्सच असतात
त मिक्स् अस दे हम्म मग कोल्हापूरच बघा कि मिळतय काय तिकडे चांगली
ओ नाही ते ऍक्च्युली सीसीटीव्हीचं काम आहे हो ते ते कर्नाटकच पण आहे झारखंड ओडिशाचं पण आहे मध्य प्रदेशच पण आहे
मी तिथं कसं काय मग तिथं कसं काय मिळणार?
ते कसा आहे ते गव्हर्मेंटच आहे बीजेपीच आता गव्हर्नमेंट असल्यामुळे ते करतेय ती टेंडर आहे ते हच्या थ्रूच देतात ना अलॉट कडून ते आपला एक माणूस आतला ओळखीचा आहे त्यान ते अलॉट केलंय
हा मग
बघयचं ते आता रिपोर्ट तेन करायला दिल आहे व्हॅल्युएशन सगळं
हा
ते आता पुढं चर्चा करणार मग ते ओ एस डी आणि हयांना भेटून
मुख्यमंत्र्यांचे त्या हयांना सगळी चर्चा करायची आहे
एवढे प्रयोग
ते कसं आहे आता ते एक कंपनी सी. सी. टी. व्ही आहे त तुळशिबाच ह्याच आहे तो
कुठला तु शिवा
हम्म तुळशीबा आणि काहीतरी आहे तो हे रे आपले टूल्स तेन असत्यात ती कुठली ती
तुपारी
तपारी
मग
ते दुसरी एक आहे की ती हिरव्या रंगाचं कोडिंग आहे बघ त्याच
हे कोडींग बसलाय
एक कुठली तरी आहे ती नाव लक्षात येईना मला त्या कंपनीचा आहे हा त्याचे टूल्स आहेत की सगळे
आहेत होय पार आहे रे त्यो आणि कुठल येतंय
दपारीया नाहीय ओ ते दुसरी आहे आणि त्याची आहे ती ते कसं आहे आता जे आपले हाईक वेजनते बसत नाहीत कारण ते गव्हर्नमेंट डाटा ऑफिसेस आणि इकडे असल्यामुळे ते डेटा लिंक व्हायला नको हाक व्हायला नको
हां.
त्यासाठी जे जापनीज हे बसवाल्यात
जापनीज काय एवढं बसवणार डेटा
अ सिक्युरिटी आहे ना आता आता कस आहे आपला
करून देतात त्यासाठी हा हॅकिंग व्हायला नको ओ
हॅकिंग व्हायला नको होय
हम्म
किती दिवस आहे दहा किती म्हणजे टंटर म्हल्यावर किती
टेंडर हे रोज पाचशे सी आर च काही तरी आहे की ते आता कोट करत्यात किंवा काय बघायला पाहिजे ते ओडिसा गव्हर्नमेंटच सगळं हे आहे ते झारखंडचं सगळं पहिलं करायचं आहे
झारखंड पूर्ण सिटी
सिटी म्हणजे सगळे गव्हर्नमेंट ऑफिस तन सगळं येते ना ते तीर्थक्षेत्र तन सगळे येतात
हा.
तिथं तेवढं सगळ्यांना ते करून ते जित्या पोरी शन सल्लगन करायचं सगळं असं आहे
दरकन
हम् ते प्रायमरी सगळं डिस्कशन चालू आहे सगळं कसं कसं काय होतय काय किंवा काय आता कुंभमेळायचं पण आपले कुंभमेळाचं पण आहे तथ सगळ्या डांबांवर लाईटच्या आणि नाही नाही ते तिकडच झालं हो आपल्या इकडच आहे की नाशिकचा दोन हजार अठ्ठावीस एक एकोणतीस ला आहे हो आत्ता आहे येणार एकोणतीस ला
हाता हे झाला कुठला
हिो इकडच आला ना उत्तर प्रदेशचा हा
हा हा
ते आता नाशिकचा य त तो एकोणतीस ला काात रे मग त्यावेळी ते त्याची आता तयारी पूर्ण
हां एवढं पुढं पाळवड असते हा
करा लागते एका ह्याच्यात ना ना भरपूर इन्कम मिळते ते कुंभमेळा असला की नाही तिथन साधक चायवाला विकण्यासकडे सगळ आधी हे लागतेय
चालात ते
हम्म त्याचा इन्कम बघितला काय चावल्याचा पा कोटी कोटीच्या घराचा आहे
होय
होय एवढं त्यांचे कारण लाखो लोक होते तो देशभरातन करोड
हा हा
ते सगळे अरेंजमेंट तशी कराला लागते ते व्यवस्था ट्रान्सपोर्ट
हम्म
गव्हर्नमेंटचा कस आहे म्हणत एकदा कोड आपल्या काढला की नाही वेंडर कोड आणि हे गव्हर्नमेंट चा तुम्हाला काय पण घेता येते बघा
हा हा
असं आहे
व कोर्डर काढालाय
हम् आता ते नंबर प्लेटच आहे की नाही नंबर प्लेट म्हणजे बसवून रजते की नाही ते जवळजवळ तीस चाळीस रुपये त्याला मिळते नंबर प्लेट वाल्याला
हा
गव्हर्नमेंट ला थोडे जात त तेसचाळीस रुपये मग खरं ते गाड्यांवर सगळ्या बसवायच
सातशे रुपयेभ करून झा ते झालंच की तुमच्या नंबर प्लेट ला झालं ते क्टिवला पासून आणलं
होय
कवा
कधीच ते इक्बाल मिस्त्री करतोय ना तिथे
अ एक बाल नव ते परवा दिवशी केलेलं ते विचारला राहिलं या म आ म ते हचा हो परवाश केला नाही स तुम्ही ऍक्टिव आहे का ज्युपिटर आहे बघा तुमची ऑफिस ची
हा.
करून आणलं का त्याचं
किवाय आहे.
अह एकट बज की
माऍक्टव्ह अफिसच ऍक्टव्ह आलीेली ना नाही
ह
ऑफिसच्या ऍक्टिव्हला केलेलं नाही हो
अह ते कोण आणली कि पैसे भरलेत की.
होय काय मला काय माहित नाही.
नंबर प्लेट बोलून आणली का नाही ते विचारासाठी आलंय म्हणालेय. कार का तुमचं तु सकाळी केलं जा माझं दुपारी केलं मी सोमवारी त्या गोष्टला आठ दिवस आठ दिवस झाले ते झाड कोण वरती म्हणजेत का तेराव्या गलीला आहे बघा त बोल हा. साडेसातशे रुपये.
डायरेक्ट तिथं गेल्यावर केलं
दाड केलं एर गेलं केली तर केलं.
काय डॉक्युमेंट घेतले
डॉक्युमेंट काय तुमचा आरशी लागते गाडीच. हा बघकीच का नाही पण ते याला पाहिजे होतं आठ दिवसाला मण विचारालं तुम्हाला.
नाही येईल ते त्याच काय बघूल आता आला असेल बसून ग्यायला पाहिजे.
मग तेच तुमच्या मग गाडी जा लावलंय काय विचारा लोय.
नाही नाही नाही अजून.
अठवन करून दया त्याला. येत येत ते विचारून म्हणजे माझी गाडी कुणी आला बर. ये मग. चाहा पनी अलाग नाही तूमचा.
हाय की.
काय आहे. आज काय. बुधवार आहे. काल काय अस होत आ.
काल सहज असच.
ह हा.
आज काय.
असज काय उद्या काय हा.
ही गेलेत ह्याला वारीला.
प परत
दादा त्यो होय.
हा हा.
ते तिकड हाय. प्रसाद घेऊन ए चंदू ते दादा दादाचा मि त्र आणि कोणतरी हाय गेल्याती न्हव
हा हा. इनवात.
हम्म. नाही‌ नाही आपली गाडी चालणार नाही ओ, मधी काय झालं मागच्या वेळीसारखं ते. हे हेचा प्रॉब्लेम झालेला. गाडी पिकअप घेत नव्हती तुम्हाला फोन केला. तसलं काय नको म्हणल.
हा हा कव्हा गेलंय सकाळी.
सकाळी आठ वाजता.
आठ वाजता व्हय. हेज्यातन कराड वरण आत जायला लागतंय काय ते,
होय.
इथं किती किलोमीटर ओ ते,
कराडमधन कायतरी गेल्यावर ते, एक पंचवीस तीस किलोमीटर वर आहे.
आत मध्येच ये.
होय, आतन आत ते पुत्याला ओ.
काय माहित ते बघायला पाहिेजे, एकदा जाऊन किती वाजता येत्या पालखी.
ते तरी साडेबाराच्या दरम्यान आय.
बरोबर टाईमिंगला येत्या.
होय, इकडे तिकडे पंधरा वीस मिनिट अर्धा तास लेट होतोय खरं येत्या.
हा हा म्हणजे मुक्काप असं.
अ मुक्काम तिथं नसते, त्यांच्या पुढच्या गावात मुक्काम असतय.
आ.. कुठं.
होय.
हम. कुणाची, तुकारामची काय ज्ञानेश्वरांची.
अ तुकारामची.
तुकारामांची हाय होय.
हम्म.
आणि ज्ञानेश्वरांची.
अ... बहुतेक ज्ञानेश्वरांची इथे, आळंदीला कुठली आहे ज्ञानेश्वरांची ना.
आळंदी ला कुठलं ज्ञानेश्वर तुकाराम ची.
मग हा तुकाराम ती, येत्या ज्ञानेश्वरांची इकडे असत्या. अ हेला पलट ये. हेला ओ, फलटणच्या पुढं हे सोलापूर सोलापूरच्या पुढं. कुठलं तिकडन येत्या ना ती.
काय माहित कुठं येत्यात. बघण्यासारखं असतय म्हण ते, पाय तुम्ही गेलाय ना एकदा. तुम्ही